हा येतोय आवाज?
हो येतोय.
हा तर.. अ तर आपला आजचा मुद्दा आहे. बालपणीची आठवणी तर बालपणीच्या ज्या आठवणी आहेत. ते खूप वेगळ्याच असतात. बालपण हे प्रकारचं म्हणजे आयुष्य एक एकदम वेगळंच असते आपलं तेव्हा कुठ कुठली टेन्शन नसते नाही पैश कमायची टेन्शन असते ना करिअरची टेन्शन असते ते आठवणी म्हणजे एकदम मनात जे आहेत ना ते कधीच आपण विसरूच शकत नाही तर आता हा पावसाळीचा दिवस चालू आहे तर आम्ही लहान होतो बालपणी ते पाऊस यायचा तर आम्ही खूप खुश व्हायचो आणि पहिला पावसाला की लगेच पावसाळ्या भिजायला जायचो लहानपणात आणि त्या कागदा्याच्या होडी असतात ते बनून असं पाण्यात सोडायचं कुणाची अगोदर जाते ते एकदम मनात एकदम खुश होत होतो आम्ही ते केल्यावर
अच्छा-अच्छा माझ्या बाबतीत लहानपणाच्या आठवणी सांगायच गेलं, तर मी गावात राहिलेली गावाच्या आठवणी प मी एकदम म्हणजे अं छान असतात. ते आता मी शहरात राहते, तर त्या मला आठवणी ज्या गावातल्या त्या अजून पण एवढ्या म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी आठवतात त्या जसं की, तुम्ही आता म्हटलंय की, पावसाळा आल्यावर आम्ही होडी वगैरे खेळा अं सोडायचो. पाण्यात वगैरे तसच सेम असायचं आमचं पण आणि दुसरं म्हणजे शाळेच्या बाबतीत शाळा म्हणजे शाळा अशी असायची सकाळी दहाला असायची तर संध्याकाळी पाच पाचपर्यंत असायची जोपर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत सारखं अंगणात वगैरे खेळायचं किंवा मैत्रिणींना वगैरे जमा करून त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारायचा कुठल्या गोष्टीचं टेन्शन नसायचं बरोबर की नाही आणि आताच ते बालपण जर बघायला गेलं शहरात ते म्हणजे माझा मुलगा आहे तर त्याला मी सांगत राहते की आम्ही अर लहानपणी असं करायचो होतो असं करायचो खेळायचो वगैरे बाहेर आत्ताच्या पोरांना कस जास्त करून घरात टी व्ही वगैरे अस जास्त निघत नाही बाहेर त्याच्यामुळे मग त्यांना पण ते ऑप्शन नसतं दुसरं
हो बरोबर आहे ते लहानपणी जस तुम्ही म्हटला ते शाळेचा जाताना ते वेगळंच असतं आमची सका काची शाळा असा असायची आणि आम्ही दुपार यायचो तर आम्ही पण असंच कस दिवस जायचा मित्रमैत्रंबरोब कळतच नव्हतं अभ्यास करायचं एक एकत्र मिळून आम्ही सगळं अभ्यास करत होतो एकमेकांना काय डाऊट असेल एकमेकांना सॉल्व करायचं दुसरं काय प्र एकमेकांना काही प्रॉब्लेम असेल तर ते सगळं मी सॉल्व करायचो आणि कस कनेक्शन खूप चांगलं शाळेमध्ये तर अस घरी जाऊच वाटतच नव्हतं आणि जेव्हा पहिला दिवस असतो शाळेचा जाताना तेव्हा आपण रडतोय आणि नंतर जेव्हा शेवटचा असतोय तरी रडतय की आपल्याला ते सोडायचं नाहीये ती शाळा असं होतय
हो नक्कीच नक्कीच आणि कुठलं पण सण असू द्या काय असू द्या जसं की आता मकर संक्रांती आता आम्ही गावाकडे राहिलोत त्याच्यामुळे मकर संक्रांतीला आम्ही काय करायचो लहान लहान असायचो तर तं साड्या वगैरे तेव्हा खूप हाऊस यायची साड्या वगैरे घालायची साड्या घालायच आणि सगळे संध्याकाळ कि वाट बघायच सगळे संध्याकाळ झाली कि मग सगळ्या मैत्रिणींना वगैरे गोळा करायचो आणि मग एकमेकांच्या घरी तिळगळू द्यायला जायचो मोठ्यांचे आशीर्वाद वगैरे घ्यायचो आणि कसं असायचं ना प्रत्येक घरी गेलो ना तर कुणी आम्हाला चॉकलेट द्यायचं कुणी खाऊसाठी पैसे द्यायचं त्याच्यामुळे ते आज अधिक उत्सुकता राहायची अजून कि आज संक्रांत आहे तर आपल्याला चॉकलेट भेटणार पैसे भेटणार म्हण म्हणजे कस ते लहानत नसत ना
सग गोष्टी आठवत राहते ती आपण कधीच विसरू शकत नाही बालपणीचे जे आठपणी आहेत ना आणि ते आठ आठोल्यावर एक चेहऱ्यावर असं हसूच येते ते वेगळंच वातावरण वाढते आपल्यात ते मनात एकदम खुश सारखं होण्यासारखं होतय की परत ते कधी दिवस पण परत येत नाही
ये नाही येत नाही आणि आत्ताचं बालपण तर म्हणजे वेगळंच आहे आधी कसं आपल्याला म्हणजे अंगण वगैरे होत ती खेळायला छानपैकी मोठं आणि आता पण आपण गप्पा करतोय ते लहानपणी त्या ते चित्र समोर येतंय डोळ्यासमोर
हो बरोबर अगदी आम्ही पण म्हणजे दि देवाळीची सुट्टी लागायची ना तर असं उत्सुकतेने असं वाट बघायची की कधी मी आजीच्या घरी जाणार सगळे तिकडे भाऊ बहिणी आम्ही एकत्र व्हायचो आणि एवढं खेळायचो ना असं विषामृत खेळायचो किंवा लपन डाऊन खेळायचो तर एवढं कसं दिवसाचं रात्र व्हायं ते कळतच नव्हतं आणि एकत्र बसून जेवण करत होतो आणि दिवाळीच्या सुट्टीत ते लाडू चकली करायला सगळे आमचे शेजारचे पण आम्हाला बोलवायचे मिळून आपण बनूया आणि ते मिळून ते हसत खेळत कस दिवस जायचं कळतच नव्हं आणि ते खायला पण खूप आवडायचं सगळ्यांनी मिळून
हो तेच तर ते म्हणजे लहानपणी आपल्याला अशी एखादी गोष्ट शिकायची असली वगैरे तर आपण कसं पटकन मैत्रिणींना वगैरे गोळा करायचा आणि आपल्यासोबत आजीबाई वगैरे असायचे ते आपल्याला गाईड करायच्या मग आपण ते तसं करून मग ते शिकून जायचं आता पण तसं नाहीये आता जर म्हणायला गेल ना आत्ताची मुलं पण तेवढे काय क्रिएटिव्ह वगैरे नाही येत आणि आधीसारखे बाल पण आता राहिलेलंच नाहीये जस आपलं होतं पूर्वीच कसं मिळून मिसळून वगर राह राहायचो आपण आता ते मुलं कस आहेत आता गावाला वगैरे गेले एकत्र आले तर ते खेळतात कमी मोबाईल वगैरे जास्त बघ किंवा भांडण वगैरे होतात आमच्या लहानपणी तर माझ्या आ त्याच्या मुली वगैरे ह्या यायच्या ना तर आम्ही म्हणजे त्या त्यांची सुट्टी संपायची त्या गेल्या की आम्हाला एकदम कसंच म्हणजे रडू यायला सारखंच व्हायचं एकदम
हो बरोबर आहे तेच आम्ही पण असं जायचो ना आजीच्या घरी तर दिवसभर असं खेळायचो आणि रात्री असं गच्चीवर जाऊन सगळीजण झोपायचो एवढी मजा यायची ना कसं दिवसाचं रात्र होतं ते कळतच नव्हतं आणि परत तिकडनं सुट्टीन परत यायला असं वाटतच नव्हतं की परत जावं आपल्या घरी आणि तिकडचं आजीचं गाव सोडून
हो तेच तेच आणि दसरा दसरा वगैरे असला कि ते आप त्याची पानं वगैरे नाही का ते घ्यायला वगैरे ते झाडं वगैरे असायचे तिथ तर ते सगळे मिळून अ आणायचं वगैरे आणि मग ते वाट म्हणजे संध्याकाळी असायचं ते साजं करायचं पण आम्ही ते दिवसभर लावून ठेवायचं सगळे जमले
गलित गणेश उत्सव असं होत तर तेव्हा पण खूप मजा यायची आणि त्यानी रोज काय ना काय वेगवेगळे असे कार्यक्रम ठेवायचे आणि ते आम्ही जाऊन एवढे उत्सुकतेनं बघत होतो आणि त्या कार्यक्रमात भाग पण घेत होत त्यांनी कुठ तथले कधी गेम्स ठेवायचे कधी डान्स कधी गाणं बोलायचं तर ते आम्हाला एवढं आवडत होतं ना की असं वाटतच नव्हतं की आम्ही घरी जाऊ आणि तिकडे आणि ते गणेश उत्सव संपलं की एवढं वाईट वाटयचं ना की ते का असं चाललंय बाप्पा आपल्या घरी का चाललंय
हो त्या निमित्तानं म्हणजे आपलं खेळणं बाळग न व्हाचं ना टेन्शन राहायं कुठल्या गोष्टीचं आणि कोणी बोलणारं पण नाही राहायचं ना. कि आणि आपलं मेन म्हणजे आपली जबाबदारी नाही राहायची तेव्हा कसं आहे आपल्याला टाइमचं बंधन नसायचं आहे ना आता कसं आपल्याला सगळ्या गोष्टी वेळेवर वगैरे करावं लागतं तसं लहानपणी नव्हतं ना. जिथं जायचं तिथं जा टाइम बघायचा बघा नाही बघायचं फक्त शाळेचा तेवढा टाइम तो फॉलो करायचा बाकी सगळं आपल्या मर्जीनुसार करायचं.
बरोबर आहे आधी लहान त्र अस वाटयं की मोठं होता आता मोठे झा वाटत ते दिवस परतच पाहिजे.
हो तेच ना आप म्हणजे आपण सुखरच सुखी होतो आपलं बाल कारण तेव्हा एवढं काही टेक्नॉलॉजी वगैरे पण नव्हती आणि मग टी व्ही पण कधीतरी गावात जर म्हटलं ना आम्ही एक दोनच लोकांच्या घरी टीवी राहायची आणि तेव्हा ते रामायण महाभारत बस एवढंच रायचं तसं
आणि सगळीजण ते कस एकत्र ब बसून बघायचे आणि ते एक चांगलं वाटायचं आणि आताची मुलं फक्त आपली मोबाईल घेऊन आपल्यातच कुणाशी काय बोलत नाहीत, काय मिक्सअप होत नाहीत.
हो आणि त्यांना पाहुणे वगैरे आले की तेवढं पण म्हणजे त्यांना एकदम बर्डन आल्यासारखं होतं आपण कस सगळे म्हणजे लहान प लहान होतो तेव्हा अशे कोणी पाहुणे वगैरे आले तर आपल्याला किती आनंद व्हायचा. कि आलेत आपल्याकडे पाहुणे आपण म्हणजे आणि ती पाहुणे जाताना म्हणायची नाही का काहीतरी देऊन जायचे पैसे वगैरे हातात. किंवा काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन यायचे आहेत. ना तर म्हण आपल्याला अधिक आनंद व्हायचा. कि नाही पाहुणे आले म्हण नक्कीच आपल्याला काहीतरी आणलं असेल किंवा काहीतरी देऊन जात.
हो ते आपल्याला खूप उत्सुकता असायची कोण येणार आपल्या घरी त्यानी आपल्यासाठी काय आणणार खायला आपल्याला काय खाऊ भेटणार नवीन खायला तर ते खूप चांगलं वाटत. आम्ही पण असं आजीच्या घरी जात होतो ना तर तर म्हणजे आजीकडन असं लगेच पेश मागायच होआईस्क्रीमला येत होता असं घंट वाजवली की याचा लांबनच आम्हाला आवाज आला ना जाऊन आजीकडनं पैसे मागत होतो मी सगळे भाऊ बहीण की आजी पैसे दे पैसे दे मग आजी सगळ्यांना देत होती तर आणि बसून आम्ही असं खायच एवढं मजा वाटायची ना ते एकत्र बसून आणि ते वाली यायची मग ते जाऊन घेऊन यायचं काय ना कायच घेऊन यायचं आणि खायचं बसून
हो आम्ही पण गावात होतो ना लहानपणी तेव्हा ते कुल्फीवाला वगैरे यायच होतो ना का डबा वगैरे सा लावलेला असायचा पण तेव्हा पैसे वगैरे एवढं काही नव्हतं, पण धान्य वगैरे असायचं ना ज्वारी, बाजरी ते पावश माप असायच त्याच्यात द्यायच मग त्याच्या दोन तीन कुल्फे असं द्यायच पण त्याचा तर भोंग्याचा आवाज आला की एकदम प्रसन्न होऊन जायच की चला चला घंटीवाला आला सगळे पळत सुटायचे अंगणातऊन म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीेत जास्त व्हायचं ते आणि आ आता आपल्या पोरांना सांगितलं तर आपलं पोरं कसं म्हणतात कि शी मग ममी काही पण खात बसायच
हो आम्ही स्विगी वरन ऑर्डर करतो असं म्हणतात आताची पोर आम्हाला ये नको
हो तेच ना त्यांना म्हटलं अरे किती आनंद होतो त्याच्यात आणि त्या पेप्सी नाही का छोट्या छोट्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते पेप्सी वगैरे
खायचो आणि असं घरात करायला पण प्रयत्न करायचो कि कसं करतात आ ठेवायचं फ्रीजमध्ये करून
हो तेच ना ते लहानपण वेगळंच असतं म्हणजे ते आता आपण अनुभवू शकत आणि, आणि आपण जेवढं अनुभवलय ना, जेवढा आनंदित वगैरे राहिलेलोय समाजात. आणि आपण कसं होतो, समाधानी होतो आपल्याला हेवा नत, नव्ह लहानपणी कसं, दुसऱ्या जवळ खेळणं असायचं. आपण काय म्हणायचो कि वा! याचं खेळणं किती छानय. पण आपल्याला कधी अशी इच्छा व्हायची नाही की, हे खेळणं मला पण पाहिजे, मला पण पा, आताच्या मुलाचं तसं नाहीय. ते म्हणतात लगे
त्याच्याकडे ते खेळणं हाय की, मला पण ते पाहिजे. किंवा त्याच्यापेक्षा चांगलं मला पाहिजे. आपलं तसं नाही, आपण खेळलो, एकमेकां बरोबर समाधान असायचो. आताच्या आणि कसं खेळताना आपली भांडण पण व्हायची. पण एकमेकांशिवाय असं गमाईपच पण नाही. लगेच परत रुसलं की एकमेकांना जाऊन म्हणायचो, आता चल, चल खेलू खेळूया आपण. चला, चला एकमेकांशिवाय गमायचं पण नव्हतं.
हो, तेच ना. आताच्या मुलांच तसं नाहीये. आता ते म्हणतात तो नाही खेळत तर, नको खेळू मला काही गरज नाही म्हणून. म्हणजे, आपण लहानपणी असं मिळून हो, मिळून- मिसळून राहायची. जी अ होती आपली अ काय म्हणतात विचारसरणी, ती खूप छान होती. पण आत्ताच्या पोरांचं तसं नाही. आता आपल्याला त्यांना ढकलावं लागतं की, चल बाबा खेळ. पोरांसोबत खेळा म्हणजे आपण बाहेर, आता आम्ही जर आ माझा मुलगा तेव्हा लहान होता तेव्हा, आम्ही जर कुठं, दुसरीकडे शिफ्ट झालो ना की, त्याचे जुने मित्र सोडले की त्याला राग येत बसायचा की, नाही मला आता तिथून का आणलं? तिथून का आणलं? मग मला स्वतःहून जावं लागायचं किंवा त्याचे पप् पा जायचं की, नाही अरे आपण आता इथ थ आलोय. इथल्या पोरांशी मैत्री कर. मग तिथं आपल्याला जबरदस्त मैत्री करावी लागायची. पण तसं आपलं नव्हतं. आपण कुठं पण मिसळून जायचो.
हो, ते आहे. बालपणा म्हणजे अस आयुष्याचा एक अस आहे ना, म्हणजे ते आपण कधीच विसरू शक णार नाही. आणि ते आठवणी कायमच आपल्या मनात राहणार आहे. तेव्हा जे आठवते ना, तेव्हा एक गोड हसू येतय, आपल्या चेहऱ्यावर.
हो, नक्कीच, नक्की्. छान मला वाटलं अ छान, छान वाटलं मला, तुमच्याशी बोलून. आणि छान मुद्दे सांगितले. आणि मेन म्हणजे आपल्या लहानपणाच्या आठवणी जाग्या झा
हो, परत हो आणि एक चेहऱ्यावर एक हसू येत होतं, बोलताना.
हो, हो, हो. ते
ओके. चला, मला खूप छान वाटलं बोलून. धन्यवाद!
हो, मला पण छान वाटलं बोलून. धन्यवाद!